हा काय म्हणत तुमच्याकडे पाऊस वगैरे आहे
पाऊस, पाऊस आहे आमच्याकडे पाऊस नाही तुमच्याकडे आहे का
नाही, नाही आमच्याकडे नाही म्हण तर तुम्हाला विचारलं तुमच्याकडे असत तर आलो असतं ना तिकडे मग पाऊस पाहिजे राव
पाऊस पाहिजे, पाऊस पाहिजे ना पाऊस नाही ना मागच्या वर्षी पाच ला सहा महिलाच आला होता खूप गरम होतं खूप, खूप गरम होतं आणि वाटत नव्हतं कवढ्या लवकर पाऊस येईल अचानक ढग एका रात्रीमध्ये जमा झाले होते
हो
आणि मी तिकडून तेव खूप लांबून ट्रॅव्हलिंग करायचो ऑफिसला इथे जवळ आलो होत ऑफिसच्या मग तेव्हा चालू झाला पाऊस एकदम अचानक जोराचा आणि मग तर पाच सहा दिवस खूप पाऊस होता मग जो काही चालू झाला आम्ही वैतागलो पाऊस संपलाच नाही
दिवाळीपर्यंत चालूच होता नंतर डिसेंबरात एकदा पडला ह हम्म या वर्षीच त्यानी मागच्या वर्षी पडून घेतलं वाटतं
हा ना
हम्म
आता बोलतात की जुलै महिन्यात होईल चालू म्हणून म्हणजे हा महिना पण असा जाणार असं वाटतय
कोणतरी म्हणलं मगाशी कुठल्या तरी आहे तरी वाचलं का काहीतरी मी की आताच आता जून च्या एंडला होणार आहे म्हणे
दि
सुरुवात जून एंडला सुरुवात होणार आहे पावसाची
अच्छा
हा मग कंटिन्यू पडेल म्ह
तु म्ही तरी सांगलं ऐकलं मी तर्र ऐकलं की बारा तेरा जून जुलै नंतर पाऊस पड चालू होईल तो तर मग वा लागेल मग तोपर्यंत सगळ्यांशी
ह ते कोणते डख डखसर आहे ते हवामानतज्ञ कायतरी बघितलं पाहिजे
हम्म
हे असं वातावरण बदलतय तर याला कारणीभूत कोण आहे
याला कारणीभूत तेच आहेत जे पुढचा विचार नाही करत आताचा विचार करून त्यांचं सगळं चालू आहे प्रगती चालू आहे का अ दोगती चालू आहे काय माहिती
प्रगती च्या समांतर रेषेवर अधोगतिपन्ध होती आहे जेवढी प्रगती होती तेवढाच इकडे राास होत राहत प्रगती काय झाली उड्डाणपुलं झाले मेट्रो आला हे झालं ते झालं प इकड जंगल तोड होते शेतकऱ्यांचे शेतावर बंगले उभ राहत सोबत वापर जंगल आता गावात आहे पोचले इकडे विकास होतोय इकडे राास होतो
हो बरोबर बरोबर आहे
हो यासाठी मत आपण हम् तुम्हाला काय वाटतं म आता समजा आपल्यासारखा समाज घेन असणाऱ्या लोकांनी काय करायला पाहिजे
आपलं सारखं समाज भान असणाऱ्या लोकांनी पहिले तर एकत्र आलं पाहिजे चळवळ उभी केली पाहिजे अशा आहेत चळवळी बऱ्याचशा पण आताच ते बोलतात ना की अं समाज पण असा आहे कि शंभरापैकी फक्त दहा टक्के लोक असशी आहेत की ज्यांना सारासार विवेक बुद्धी आहे जे समाजचा विचार करतात बाकी नव्वद टक्के लोक फक्त जाऊ दे माझा काही प्रॉब्लेम होत नाहीे ना मला काही त्रास नाही ना माझं का प्रॉब्लेम नाही काय जाऊ ते होते काय व्हायचं ते असं बोलतात
बरब म्हणजे आग लागली तर आपल्या आपलं घर तर नाही जळ ना अज तोर ते शांत बसना असली अस परिस्थिती आहे
आणि घर पहिले लोक समजा ज्याचं घर जळलं तर त्याला अकल याची पण आता आता आताचे लोक एवढे त्यांना अ गुंतून ठेवलंय
अ कामाच्या ह्याच्यामध्ये महागाईमध्ये वगैरे कि ते आपलं घर जरी जळलं तरी विचार करतात जाऊ दे जळप परत बांधतो सगळ्यांची जळळी मी ो होतो आता ते थोडी व वैपचारिक बधिरता जास्त झालेली आहे लोकांमध्ये
कारण ते काळाच्या पुढचा विचार आपण जपतो ते चाळीस रुपये पुूरं काय होईल त्याचा विचार करून आत्ताच कलं तर माणूस जोपत टिकू शकेल तर तू कुणी करतच नाहीये भरपूर भरपूर
आता कसं झालंय जास्त चालू झालं कधी बसून माहितीय का तुम्हाला हे जेव्हा पहिले पहिले पण लोकांकडे फोन होते इंटरनेट होतं पण फक्त जे एक कमवू शकणारा वर्ग आहे आणि जे थोडेसे त्या लोकांकडे च्याकडे घरी इंटरनेट कनेक्शन होतं त्या लोकांना दुनिया फक्त माहिती होती त्यामुळे ती समजू तर लोकांच्या हातामध्येच दुनिया होती
अदी
पंधरामध्येध्ये जीवनी जेव्हा सगळ्यांना फुकट वाटाय चालू केलं तेव्हा ते असं बोलतात ना की माकड्याच्या हाती मशाल लागणे त्यामुळे लोकांनी त्याचा गैरवापर पण चालू केला तुकड मिळते म्हणून काय पण कसं पण चालू केलं आणि त्याचवेेळेस मग लोक मोबाईलमध्ये खूप जास्त अधीन झाली मग दोन हजार पंधरा नंतर लोकांनी सोळा सतरा अठरा आलं सगळे मोबाईल म बिझी झाले पुस्तकवचन सोडून दिलं पेपर न्यूजपेपरचे धंदे बिझनेस बंद झाले
पहिला न्यूसपेपर वाचायला म्हणजे सगळ्यांनाधीरता असायची सकाळी सकाळी एक अचा बाात नाही तर त्यांचा पण खप बंद झाला कारण इन्स्टंट व्ह्यूज मिळतात
हो समाज माध्यम पहिले केबल टीव्ही ला असायचे नंतर त्यांनी पण काळाच्या अनुषंगाने युट्यूब आणि नंतर टिकटॉकण इंस्टा रीलल्स वगैरे सगळं चालू केलं त्यांनी
बरोबर
त्यामुळे आता लोकांना कसं सगळं मोबाईलमध्येच त्यांचं जग आहे सगळ्यांच सामोरलेलं
बरोबर स्वतः क्रिएट क्रिएटिव्हिटी पण करू शकतात सामान्य लोक पण म्हणजे कोणाला हिरो बनायचं स्व स्वतः साकार करू शकतात त्यामुळे रीलसचा धंदा वाढला युट्यूबला अ आपलं सुटंग टाकणं वाढलं याच्या नाळत कित्येक लोकांचे जीव पण गेलेले आहेत रेलच्या नाळात अच्छ का इतके लोक म्हणजे बधर कसे झालीत हे खरंच अत्यंत चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे खच
हो
चिंतन करून पण यायचा लाग आपल्यासारख्याला त्याच्या रुपय काढला ते काय करू शकतो
आता तर काय म्ह आता तर ती आता तर नवीन पिढी आता कोण जे लोक आहे ज्यांना एकदा ते हातामुळे साधन सापडलेलं आहे ते सुधारण तर मुश्किलचे कारण की अं आता बघा एक ए तुम्हाला एक उदाहरण देतो एखादा पुस्तक वाचलेला माणूस आहे लहानपणापासून जो पुस्तक वाचतो त्याला अ चांगली मत पण त्याला आहेत त्याची स्वतः त्याच्या चांगले संस्कार झाले त्याला माहित दुसऱ्याची दुसऱ्याची वस्तू असते
येस
त्याला आधीपासून गाडी चालवता येते आणि त्याला गाडी दिली एखादी मर्सिडीज तर तो तिला छान जपेल छान चालवेल आणि सेम टाइमला एक असा बधिरम पोरगा आहे की ज्याला लहानपणापासून शिकवलं नाही काही नाही जन्मला आला घरच्यांनी बघितलं नाही बाहे फत खायला प्यायला घरी येतो त्याला जर ती दिली तर तो ति दोन दिवसामध्ये तिचा भंगार करून टाकल तशी टेक्नॉलॉजी पण तशीच आहे की जी चांगल्याच्या हातामध्ये तरच चांगल्या गोष्टी ष्ट घडतात वाईटच्या हातून त्याच्यातून वाईटच गोष्टी घडतात
जा
तुमचा आवाज नाही येते तुमचा आवाज नाही येते
बाबासाहेब म्हणाले क संविधान चांगलं आहे पण तो जो वापर करेल त्याच्यावर अवलंबून आहे त्याना नीट चालवलं तर काय द्याच राज्य राहील स्वतंत्र देश राहील लोकशाही राहील
बरोबर
त तंत्रज्ञान असो कुठलीही गोष्ट असो अतिरेक झाला गैरवापर झाला की मग विनाश ठरलेलाच आहे
हो
आणि माणूसच आपला स्वतःचा विनश करून घेतोय बघ आपण करत राहू मुलांना गोष्टी मुलांचा वेळ जास्तीत जास्त मैदानात कस जाईल त्यांना कशी आवड बघा ते प्रयत्न करत राहाय
हो मुलांची संगत कशी आहे त्याच्यावरती पण खूप साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत घरचे फक्त चांगले असून पण मतलब नाही कारण की मुलगा तर घरी फक्त जेवायला झोपायला असतात सकाळी शाळा असते ट्यूशन्स असतात त्यांचे
चल छान वाटलं बोलून आ नवीन माहिती पण मिळाली चांगली माहिती पण मिळाली छान वाटलं म आणि मला हे पण बरं वाटत कीि विचार तुमचे छान आहेत चांगल्या विचारांचा प्रचार प्रसार करत रहा
हो अजून टाईम वेळ आहे वाटत अजून एक मिनिटं आहे
ओके ओके ओके हा तुमच्या घरात सांग आदान प्रदान तर झालीच पहिले विचारांची जेणेपू सगळे मिून पुढे जाऊ शकते
बरोबर बरोबर
ह जेवण वगैरे झालं आणि आता हल्ली जेवणाच पण आता हा एक मोठा टॉपिक आहे की जेवणाला काय खावं त्या लोक इंस्टंट पुढच्या इतक्या हाहारी गेले इतक मॅगी केली खायले या केलं सगळं तयार मिळतय प्रिझव मिळतय सगळं असं व करा आव तेच कळत नाही आता
बरोबर
ह मस्त खापावं पीठ मळावं चपाती करावी भाकरी थापावी
इन्स्टंट रेडीमेड प्रोडक्ट सगळे आले त्यांचे गरम करून पाणी गरम करून टाका बनलं
हो हो
बर तुम्ही कट करतो बरं का दहा मिनटं झालीत...
हा हा.. त्यांना मजा आली... तेव्हा दोन्या सांते म त्याला आजार... त असं नाही म्हणायचं करत... हा छान वाटत बोलुन त्याला बा ह दहा मिनट ते बोलले काय... असं नाही बोलायचं..
मी ब का छान वाटल बोलुन.. होय...
हॅलो...